कोण
गुड इवहीनिंग!
अ! हॅलो! !
हॅलो!
हॅलो! काय चालय ओ?
काही नाही आता संध्याकाळची काम करते.
आता वेळ भेटला ना तुम्हाला?
होय आमच्याकडे वेळच नसतो ना?
खूप बिझी असता! नुसत काकेत गळा अन आज किती ब्लाउज शिवल किती ब्लाऊज कट पले आज तुम्ही?
तस काय नाही एक ब्लाऊज शिवला ना आज! हम्म! !
आणि माझे ब्लाऊज?
तुमचे ब्लाऊज शिऊ ना!
कधी?
हम्! आता तुम्ही कसध्या घालणार आहे?
आम्ही आलो होतो, तेव्हापासूनच त्या बाईच ब्लाऊज आता दिलं का?
हो. त्या बाईच, बाई. आत्ता दिलं मी, सोमवारी. नाही. सोमवार कशाला? हा, सोमवारी सकाळीच, ब्लाऊज शिवायला बस ली. दन भरपूर होत, काम त्यादीवशी, दिवसभर. आन जी टी एस आं?
म आज कोणाचं केलं?
आज माजं केलं. एकच ब्लाऊज झालं. ते छकुलीने घेतली होती, एक साडी नव्हती का त्याच्यावरच. छकुलीन अदिक महिन्यात घेतली ना, त्या साडीवरच.
हा.
हम्म.
तुझ ते फ अ अस्तर वापस देऊन टाकलं मी. आणि फॉल आणली. आता फॉल लावील. तुझ्या साडीला न माझ्या साडीला. तुला आकाशी साडी चालते ना?
हा, चालती. चालतय.
नाही, तू ते गुलाबी घेऊ शकते तू. कोणती ही घेऊ शकते. आकाशी किंवा गुलाबी.
नाही, नाही. आकाशीच बरी. गुलाबी कलर आहेत माझ्याकडं.
ह बरं. हम्.
ते चांगलाच.
हं. बाळ काय करतय?
आज सकाळी, अ काशीफळाची भाजी केली मी. आणि वरणभात लावला होता. पण आमच्या गोंडूनी काय, जेवण नाही केलं. आं.
आजा मंडे.
का?
हो, का? मी सकाळी रातचे एक अंड उकडून ठेवलं. पण त्यांन काय खाल्लं नाही.
गाव म्हटलं हे काही कामाचे नाही. येते दुसरी अंडेच्या पैसे गेले पुरतात. पण हे अंडे गाव खायचे असेल.
कोणते? गावरान.
हा.
कितीला, मिळतं?
पंधराला एक मिळालं.
पंधराला एक क. हो, का? आम - आमच्याकडे, वीसला एक मिळालं.
ह, ह. हो, ते साधं अंड कितीला, मिळतं? बॉयलर. दहाला
सातला.
सातला. याच्या सात आठ रुपये येत गावरान.
हं. दोन न खाता. एकच खावं.
ह.
हम्.
काय खाताना चांगलं खायचं
हम
कंड काठ करून देतात केवडी लहान आही जागा न कशाल मशीनने कट करतात दुसऱ्या म्हणजे ते एकमेकांना नाही खाता येत पण ते एक दुसऱ्यान ते जवळ असतात ना जागा न असती ना त्यांना नाही एक वेळांना चोचीन माारणी हो लागावणे.
मारता मारू नये म्हणून कट करता
हा त्यांचं इतकं जीवन बेकार आहे म्हण बॉईलरचं चिकन पण नाही खाऊवाटत.
हम्मम
अआसो
आता काय करणार आहे तुम्ही?
आता काय माहित काय करतात तर मी तर फ्राईड राईस करा
काय
अॅड्रेस
ह काईस
फ्राईड राईस.
हो हो ह ह
ह
करा करू लागता ना तुम्ही काही
हा करू लागते करायला पण मस्त ना सांडग्याची भाजी केली.
तुमची आईच लोणचं लई आवडल तिला.
हो का.
मला बोलते आयुष्यात
अ हो.
पैशे जस आणलं तस
देऊन पाहिलं, देऊन पाहिलं तिच्याच घरचे देऊन पाहिल तीच-
काय हूणार आहे होन होनऊन- अवं काही नसते नकी असं असं काही नसतय. आऊ तू तिथे आहे तर करून पाय ना ती कर्ज घेइन देऊन पाय.
नाही होते ते वेगळ्यासाठी-
आ
हे वेगळ्या गोष्टीसाठी-
नाही ना काहीच नाही ते. ती औषधीच आहे, एक प्रकारची.
विचारून पाहा पहिले महाराज ला?
हो मी विचारणारच होती, की किती दिवस दयावं म्हणून.
हूं पण म्हन दुसऱ्या ल दिली चालते का म्हण थोडं
नही असं सांगितलं. तर ती म्हणती ना हे त बरं आहे कटवतात तसं नाही. विचारेन मी, खरं नेमकं कशाच असतं ते? काही त्याच्यावर काही विचारू शकते
तीला लोनच खूप आवडत.
हं तीन केल का?
त देणार होती जास्त करून, पण मीच नाही आणल मी म्हटलं नको.
हाव का.
हं हा एवढं म्हटली अशीन. हो का ती म्हंटली अशीन एवडसच दिलं. हाय ना हूं!
हा आवडली तिची मी अमृताला
हो का हूं अमृता च पण छान झालं, मस्त तिखट झालं आणि हा ना, मी ना ते
ते समोरच्या आजीने केल होत ना, हे तिला आवडल. तिसनी लोणचं. काल दिनू बाबा म्हणे, ते तुम्हीन दिलेल बॉटल ते द्या म्हणे आम्हाला लोणचं, ते म्हणे नाही. माहय घीऊन जा म्हणे तुम्ही हे तुमचं राहुंद्या. लोणचं बिन ते घरात होते.
हो का!
अ दिनं आला तुम्ही सांगितलं नाही बाळाच ती चड्डी पाठवली असती आयुष
ह माझी शाम्पूची बॉटल पाठवली असती.
हा कॉल आला होता म्हणे तुम्हालां?
हा!
हाच आहे, उचलून त पाहा. हूं! उचलून बघायच ना, असं आहे मं. नाही नाही ते एक कॉल आला होता, म्हटलं तोच आहे त मग म्हणता तसेच कॉल आहे ते. आमच्या कडची लाईटच लई जायांला लागली बई.
मी ना बर निके खराब व्हायची काही संकेत नाही. त्या लोंणच्यातून आ!
काय बोले!
लोणचं खराब होऊ शकत नाही ना, म्हणजे काही संकेत नाही ना तशे. माझ्या लोणच्याला नाही न. हा
मीठ वगैरे व्यवस्थित आहे म्हणालेत. ते नाही ते म्हणायले मीठ वगैरे थोड थोड नसतं.
हम्म मागच्या वर्षीच मला याच्यापेक्षा जास्त आवडलेलं होतं.
बस झालं बोलन दे
हे म हे मस्त सणसण आहे म्हणा सगळं तिखट मसाला वगैरे चांगलं टाकलेलं मी. हम्म आणखी काय म्हणतं होती मी तुमचं यायचं ठरतंय ना मग?
अह्
तुमचं यायचं ठरते ना?
आता पाहू बाबा तब्येत काय साथ देते ते मी आता घायाल होईले. असं वाटतंय एखादी सलाईन घेऊन घ्या इतकं पण कमजोरी आलेली आहे त्याच्या
अ हो बिपियन की बीपे सलाईन म्हणजे बीटेल्स असतं आता एक बॉटल लिहून घे.
हम्म
खूपच ना ओ मी आता तर चांगल वाटू राहिला मला ते सकाळची इतकं गळून गेली होती कि मला कोणी बोललं का मग ते बोलावू नव्हत वाटतं. मी नवऱ्याला सांगितलं की बाबा मी कॉल करू नका बोलू बी नका म्हटलं. अन घरच्यांना तर पहिले सांगून द्या म्हटलं दहा दहा कॉल करून परेशान करतात म्हणलं मी उचलणार नाही बरं.
हो का हम्म
हम् आता जर चांगलं वाटलं ते बोलली मी.
ह ह हम्म. मग येड्यासारखे कॉल करतच रायते.
चालूच ठेवतात मग आ ना आम्ही नवरा बायको इतकं बोलत नाही तितके त्याचे कॉल राहतात.
हो नी.
आं.
हॅलो.
हो ना तेच ना ते कळायला पाहिजे ना येड्यायला.
एक कॉल दिवसातून ठीक आहे ना की दहादा चालूच असते. ते सासऱ्याला तर डोक नसल्यासारखंच वागतो निव्वळ.
हो ना बाई शिकेल सवरेल असं कसं काय वागतात काय माहिती.
अ ते सपून आता हे असले ने माझं सोबत. हे तर सांगितले असत दिवसातून एक कॉल दहा कॉल करायचे नाही तर करत नाही ते. एक एकच सकाळी कॉल असतंय दहा वेळा कॉल करणारच नाही पोराला भितात मग.
हो का?
मी काही बोलत नाही फायदा उचलतात.
हम्
नाही करा कॉल मी नाही म्हणत पण कंटिन्यू जर तुम्ही नाही उचलंलत चालून चालून चालून चालून
हम्म, ऐकी आ महालक्ष्मीच्या तारखा काय माहितीय का तुला?
सतरा आहे ना सोळा, सतरा
म् फेब हे सप्टेंबर का?
हा.
हो का. आणि यांचा बड्डेची तारीख काय तू तिकडे कधी जाणार आहे तेवीस ऑगस्ट.
तेवीस ऑगस्ट ला.
हा म्हणजे मग सप्टेंबरला येऊ शकते ना तू?
हा अठ्ठावीस ऑगस्ट ला रक्षाबंधन आहे.
हा तर त्यानिमित्त येऊन जायचं.
हा मग मल मी आता पप्पात म्हणे आता जाऊच नको तू. म पप्पा नको म्हणायला लागलेत जायला पण मग ना मी आताच जावं लागेल नंतर मग म थांबावं लागेल ना. तेल वाटेन की बाहेर दोन दिवसासाठी आले चालले गेल असं नाही वाटायला पाहिजे का.
हम् नाही नाही आता
म्हटलं मी आता जाते मग नंतर येतेस मी.
हम्.
हो का नाही?
आता ऑगस्ट सुभे आहे ना ग आता तीस तारीख. तू कधी जाशील मग तिकडं? तू असं करणार नाही की तीसच्या तिकड तिकडे.
अव तीस तारखेतूनच तिकडे चालले जाणार नाही त मग.
रिझर्वेेशन नाही पाहि
जस आ निकिता कडूनच
सोडू येणार आहे आत्या
बर जाऊदे मीच येईल अजून काय हम्म. हो ना चालेल ना मग नव दहा तारखेलाही गेले तर चालते. दहा तारखेला निघ दहा तारखेला.
हो.
हम्म..
ते बी काय ते नवला येणार म्हणून मी जाणार.
हम्म. आणि मग सप्टेंबरला सतरा अठरा ला आहे तर तू पाच एक सप सप्टेंबरलाही येऊन जायचं.
हो मी ऑगस्ट मध्ये आता रक्षाबंधनच येणार आहे ना. रक्षाबंधन साठी यावचं लागेल ना मला ऑगस्ट